हॅलो
तर आपला मागचा मुद्दा काय होता सुसाईड आणि डिप्रेशनकडे जाणारा जर हे लहान लहान वयातली मुलं सुसाईड करत ह्या सुसाइडचा शब्दशहा अर्थ तरी त्यांना माहितीये का आणि त्या दहा बारा वर्ष त्याच्या मुलान जेणे कोणी अटेम्प्ट केलाय त्याला आयुष्य म्हणजे काय हे तरी माहितीये का? की केवढा आपण जगलो आणि केवढं पुढ आयुष्य आहे म्हणजे त्या मोबाईल साठी किंवा जी पाहिजे वस्तू खास करून मोबाईल साठी जरा आजकाल जास्त झालेत माझ्याकडं मोबाईल नाही माझ्याकडं गाडी नाय मला ही फॅसिलिटी नाही, ह्या आपल्याला कुठे होत एवढ्या फॅसिलिटी यांना आहेत म्हणून डायरेक्ट तो मरायच मरण्यापर्यंत
तेच तर लहान मुलांच तसंच मोठ्यांच तसंच आता आमच्या इथे एक घटना घडली दोन दिवसापूर्वी कि एका मुलान वीस वर्षाच्या मुलीला नायलॉनची दोरी लावून ठार मारल आणि स्वतः पण फास लावून घेतला.
अरे बापरे!
कशावरून कि त्याला संशय आला की ते मुलगी त्याला चिट करून दुसरीकडे जाते तर मग माझं म्हणणं असं आहे की तुझ्या ज्या मुलीशी दोन महिने एक वर्ष किंवा दोन वर्ष ओळख आहे हा हिच्यासाठी तू फास लावून घेताना तुला हा वि विचार आला नाही की माझ्या आई वडिलांनी मला सत्तावीस वर्ष सांभाळले माझ्या आईन नऊ महिने एवढं कळा सोसून मला जन्म दिलाय. माझ्या आई बापान मला शिकवलंय, माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे हे सगळ्यांची किंमत शून्य कशी होते. त्या एका प्रेम प्रकरण
प्रॉब्लेम काय माहितीय का नाही प्रेम प्रकरणाचा विषय नाही इथ मुळात विषय काय माहितय का? सुरुवातीला आपली भारती ती मेंटलिटी काय होती माहिती आहे का आई वडील वडील म्हणजे तुमचे जन्मदाते म्हणजे देव वगैरे अशा कल्पनेत सांगायचे. अ कायते आई विना ती काहीतरी म्हण आहे बघा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भ हा भिकारी असं काहीतरी ते तस असायचं पण आताच कसंय माहितीय का तो कॉन्सेप्टच नाही आहे आता म्हणजे आपण म्हणत होतो. तो ना आपली आई वडील म्हणजे देवाच्या जागी असत. तो कॉन्सेप्टच नाही मुलांच्या त मनात त्यांचा मनात कॉन्सेप्ट काय आहे. हे आपले आईवडील आहेत. मान्य पण कुठेपर्यंत आहेत आपण ह्यांची मुलं आहे आणि ह्यांना आपल्याला सांभाळायचं आहे हि त्यांचं काम आहे
आपण का मोईलला लागलो की त्यां
हा हा आणि दुसरं म्हणजे काय आता त्यांना हे पण कळालंय म्हणजे आता बाकीच्या आजूबाजू तुम्ही प्रसंग बघित अस म कल्प नाही पण मोस्ट ऑफ ण सततत्रयां कस व्हाय की मुलगा पाहिजे म्हणून अजून सुद्धा काही स्त्रियांचा हे हो बर का आणि काही स्त्री हून ह्यात पाय ठेवतात की नाही एक मुल तरी पाहिजेत म्हणजे चार पाच मुली झाल्या तरी ह्यांना एक मुलगा पाहिजे फक्त मुलगा पाहिजे ह्या गोष्टीसाठी मग ही गोष्ट पण चुकी किची तुमची
तेच विचारलं आमचे ते आहेत असे उदाहरण अगदी माझी मैत्रिणच आहे तिला चार मुली आणि पाचव्या मुलासाठी नी प्रयत्न केला मग मी तिला म्हलं कशाला म्हटले वंशाला दिवा पाहिजे मी म्हटलं तुझ्या सासऱ्यांचं नाव काय सांगितलं म्हटलं त्याच्या बाप्पाचं नाव काय सांगितलं त्याच्या वापरचं नाव नाही माहिती मग म्हंटलं तुम्ही मुलं झाल्यावर हा कुठे वंश चालला तुझा तुझं नाव कोण म्हणलं तू कुठल्या राजा महाराजा बादशा पेशवाई आहेस का तुझं पुढं वंश चाललाय ना आणि आता कंडिशन अशी आहे की तो मुलगा आता फर्स्ट इयरला आहे पण तो असा लाथिन ग्लास सोडवतो तिला अद्वा तद्वा बोलत तो आणि तिचं दुखाला खोपायला लागलं लग्न करून दिलेल्या मुले आहेत ते पळत येतात ते जावही उचलून दवाखान्यात नेतात म्हणलं कसं आहे तेव्हा मुलगी नको मुलगी नको मुलगा पाहिजे आता मुलगा ला आथ निवडवत आणि मुली सेवा करत तत
एक्झॅक्टली हे असंच चालू आहे त्यामुळ ते मुलगा पाहिजे म्हणणं आणि त्याच्यासाठी हे करणं ह्या गोष्टी खर तर पूर्ण चुकीच्या आहेत्या कि अशी सायकल जी होती ना
काये माहितीये का ज्या मुली तिची तेवा करतायत त्या मुली सासू सासऱ्याची सेवा करत नाहीत हा पण मुद्दा आहे हा मग आता माझी मुलगी लहान असताना काय म्हणायची माहितीय का असं सगळं विषय चालू झाल्यानंतर सातवी आठवीला गेल्यावर मला म्हणायची मम्मी मला तू माझ्या नवऱ्याला नांदायला हिकड घेऊन ये म्हणल का नाही मग तुझी आणि माझी भांडणं होणार नाही आणि दादाला त्याच्या सासरी पाठव म्हणजे तिच्या मम्मीची आणि तिची भडणं होणार नाही आता ते लहान असताना बोलून गेले पण मला खरंच वाटायला लागलय आता तसं
हो म्हणजे लहान मुलं निरीक्षण करतात ती
हा हा कि मग माझ्या मम्मीची नाही ती अ माझी भांडणं होणार नाही मग दादाची बायकोची आणि तिच्या आईचे होणार नाही मग त्याला जाऊ द तिकडं आणि तिचं निरीक्षण त्याच्या पुढं पण एवढं कि जावई आला की त्याला खूप मान असतो ना ला पाणी द्या बसाय आ दया सुनेला तेवढा मान नसतोय मग मग जावयाला सारवाडीला जाऊ देत म्हणजे कुणाचाच आपमान होणार नाही प्रत्येक जावई खुश राहील हो हो आणि हल्ली असच परिस्थिती झालीय की मुली आई वडिलांना बघ पण सासु सासरयाना बघत नाहीत आणि मोठा उलट बोलतात त्याच कारण पण हेच की त्यांनी त्यांच्या घरात आजी आजोबा बघितले नाहीत आपल्या आई बापाना कुठ आप त्यांच्या आई बांबाविषयी आदर देताना किंवा व्यवस्थित बोलताना बघितल नाही मग त्यांनी जे बघि तेच ते स्वतःच्या आई वडिलांसोबत कर
हो पण त्याचा एक तर कस झालंय माहितय काय एकतर हे टोप किंवा ते टोक असं झालेय मध्यम मार्ग काढणारी लोक खूप कमी आहेत अस नाही की सगळेच पुरुष लोक तशे आहेत काही पुरुष समजूदारी पण घेणार आहेत नाही आपण असं बघितलंय ना मग आपल्याला आपल्या त्यात काय करायचं नाही कळले. त्यामुळे ते तसं करत नाही. काही पुरुष खरोखरच चांगल्यात मानलं पाहिजे त्यांना नो डाऊट पण म्हणजे आणि तसे आसपास आहेत की म्हणजे मी स्वतःला लकीच समजतो की असे पुरुष एक दोन तरी ओळखी आहेत आपल्या की ती नातेसंबंध जाणून घेतात आणि ते टिकवण्याचा प्रयत्न करतात.
तिथं त्यांच्या बायका आहेत का तेवढ्या समजूतदार?
ते करत असतील तर बायका पण करतच असतील.
नाही म्हणजे काही ठिकाणी मला ह मला असे उदाहरण आले! कि जिथं पुरुष समजदार आहे, तिथं बाई माती खाते
हो हे जनरली होतं पण मला तरी ना म्हणजे मी जे आता दोन पुरुषांना ओळखते की ज त्यांच्या घरातले जे आहेत? तिथं त्यांच्या अ सौभाग्यवती सुद्धा त्यांना तेवढ्याच साथ देणारे आहेत. कि नाही तुम्ही म्हणता हे अस साहेब तर मग ते तसं असेलही आपण करून बघूया म्हणजे ऍटलिस्ट त्या माणसाच्या निर्णयाला काहीतरी मान आहे आणि ते तस करून बघ आला त्या प्रयत्न तरी करायला त्या तयार आहेत.
असू दे, मग प्रत्येक नियमाला अपवाद असतात.
हो हो हो हो हो हो नक्कीच, नक्कीच, नाही म्हणजे अपवाद मानण्यापेक्षा काही लोक खरोखर मनापासुन प्रयत्न करतात फक्त त्यांना आजूबाजूची परिस्थिती साथ द्यायला पाहिजे आता ती दोघं नवराबायको मनापासून प्रयत्न करतायत पण झालंय असं की जे सासू सासऱ्याच म्हणणं काय आहे सून कधी मुलगी होऊ शक कत नाय माझा मुलगा असं क वागतोय म्हणजे सुनेने घेतलाय याला बायकोचा बैल झालाय हे असं सगळं चित्र विचित्र ऐक कायला मिळत मग पण तरीही ती दोघं प्रयत्न कर तात ह्याला णलं पाहिजे.
नाही मग ही मानसिकताच अशी हाय की की आपल्या जावंयाने आणि आपल्या नवऱ्यानी जे करावं वाटतं ना तेच आपल्या भावानी किंवा आपल्या मुलांनी केलेलं आपल्याला चालत म्हणजे जावयाने लेकीची काळजी घेतली पाहिजे ती कामाला जाते तर तिला घरकामात मदत केली पाहिजे तर तू जा चांगला पण हेच गोष्ट मुलांनी केली तर नाही मग
बायकोचा बैल लगेच म्हणजे आज सुद्धा एवढं शिक्षण झालंय हॅलो आता आता तरी अशी परिस्थिती नाहीये की बाबा घरात अडाणी माणूस हाय किमान दहावी बारावी लेला माणूस प्रत्येकाच्या घरात हाय म्हणजे त्यातल्या त्या सुशिक्षित आहे तसं म्हणायला गेला तर
हो
तरी सुद्धा आपली मेंटॅलिटी इथून बाहेर निघालेली नाहीये म्हणजे आपण फक्त डिग्र्या लावलेत दहावी झालो बारावी झालो ग्रॅज्युएट झालो
हम्म
विचारसरणी आपली तीच ठेवलीय बदल केलाय आपण पण काय बदल केलाय मला जो आत्ता जगण्याला गरजेचा नाही तो बदल मी केलाय गरजेच आहेत तो बद्दल मी केलेला नाहीे असं सगळं विचित्र चित्र चालू आहे ह्यांचं.
आणि तेपण कस झालंय माहिती हाय का, ह्या सगळ्या म म्हणजे पद्धतीलापण कारणीभूत बायकाच आहेत, बरं का नव्वद टक्के. म्हणजे बऱ्याचशा घरामध्ये दिर किंवा सासरा ह्यांचा छळ होतोय, असे प्रकार फार कमी आहेत. पण जाऊ, सासू, ननंद हेच पुढं अस कारण बाई ही बाईला जगू देत नाही. पहिली गोष् आता आपल्याच हेच साधं उदाहरण, साधं उदारण कसं असतं माहिती हाय का, एका घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघं जेवायला बसलेत मुलगा ताटात हात धुवून बाहेर गेला, त्याची आई त्याला काहीच बोलत नाही. पण मुलीना जर हात धुवून बाहेर गेली तर लोकांच्या घरी जायचंय, अशी सवय चांगली हाय का? ताट उ
मला स्वतः असा अनुभव येतोय, म्हणजे मी स्व ताला नोटीस केलोय, की मी बघावं म्हटलं, एकदा मी माझ्यावरती स्वतःवरतीच प्रयोग केला. आता म्हणजे जस्ट दोन चार दिवस आपलं हेच चालू आहे ना वर्क फ्रॉम होम. तर वेळ मिळाला नाही. दिवसभर अभ्यास आणि जेवणाच्या ताटावरून मी सवयीनं उठले.
हम्म.
उचललंसुद्धा नाही. दरवेळेला उचलून बाजूला ठेवतोय कठड्यावर जाता जाता. ह्यावेळी ठेवलं नाही. लगेच पाच मिनटंसुद्धा झाली नाहीत, खाली गेलेले. ताट साधं उचललं नाहीस.
हं. मग हेच असतं, ना हेच जर भाऊ ठेवून गेला तर नाही बोलू शकत.
हा आणि दुसरं मला एक वाक्य काय ऐकवलं आताच दोन चार दिवसाखाली. आता मी कमवत असली, तरी मी कमी कमवत्या. पण विषय काय? तू मुलगी आहेस, हे मला जाणवून दिलं त्या वा क्यानं. तेनी कमवत्यात त्यांनी खर्च करतेत. तू काही कमवतेस का? आपण घरात बसून खातोय. आ पण काय बोलायचं नाही, ते म्हणतील ते खरं. अरे, अ ही मेंटॅलिटी बदलायची गरज आहे, तिथंच तुम्ही जर असं म्हणत असाल
मग तेच होतंय. आता मुलगी म्हणून बघा तू जर कामानिमित्त बाहेर पडली, तरी तू सातच्या आत घरात यायचं. आणि त्याने पार्ट्या करून, रात्री एक वाजता आलं तरी चालतंय.
चालतेय
तू कामानिमित्त पण सातच्या नंतर बाहेर राहायचं नाही
हम ह्याचाच मला भयंकर तिटकार आहे साधी गोष्ट
ना
म्हणजे मला हे अपेक्षित नव्हतं माझ्या फॅमिलीमध्ये आई म्हणजे मी असा विचार करत होतो की बाबा नाही मला असा म्हणजे मी कधी एवढं नोटीस केलं नव्हतं पण सडनली माझ्या मनात विचार आला की बाबा बघूया खरंच आपण च ह्याच्यात येतोय का तर मला लगेच साईन बोलून दाखवला मी म्हण सिरियसली मी अे फक्त तेवढेच लूक दिले नंतर मी काय बोललच नाही फक्त स्वतः स्वतःशी हसले मी होते आणि सोडून दिली गो
हम् तसच होतंय सगळं
असलं विच चार म्हणजे मला आश्चर्यचकित व्हायची वेळ आली पण ही घटना रोज घडणार नव्हती त्यामुळे मग मी ती सोडूनच दिली पण मला एवढं मात्र कळालं की मी आता मग कुणासोबत असं वागायचं नाहीये मला
ह् आपण परत पुढच्या कॉलमध्येध्ये एकू्या टायमिंग झाला
हो हो हो चालेल चालेल